हां येती.
हा- हा.
हम्म ते काय माहितय का रिमोट पोझिशन वरती जरी करायचं म्हणलं ना तर ते म्हणतात की सुरुवातीला एक सहा महिने तरी तुम्ही हित करा किंवा पंधरा दिवस महिनाभर दोन महिना. मग तुमचा एक्सपिरियन्स बघून तुम्ही कसं काम करता काय करता बघून मग आम्ही ठरवणार वर्क फ्रॉम होम द्यायचं तुम्हाला डायरेक्ट कसं वर्क फ्रॉम होम दईल. लगेच.
बापरे असं आहे का?
हा मग हे तसं पण म्हणत्यात,
बरोबर म्हणजे सुरुवातीला ते आपलं सगळं चेक करणार,
हा सुरुवातीला लगेच कुणाला आणू भव नसत ना की ही व्यक्ती कस काम करते,
पण मग सुरुवात तर करावीच लागेल ना. मग त्याला म्हणण तस एक दीड महिना तर
हा मग ते काय म्हणतात, की अ ठीक आहे तस असेल तर पण मग तुझा हा स्याप चा कोर्स झालाय ना, त्याच्यामध्ये तर कमीत कमी तुला ऑफलाईन का होईना ऑफलाईन तर भेटू दे मग बघू आपण विचार करू.
हा मग ते पण आहे मग सॅप मध्ये बघ ना मग.
अस ॲपमधे अप्लाय तर केलंय आता पण काय त्यातन कॉल येत नाही आणि कॉले येतात ते अस आता ती पनवेल मध्ये पण माझी मैत्रिण ना, ती पण बोलली चांगलं आहे अ गं म्हण ती बोली मला तीस हजार पगार पडतो मंथली मला झाली सहा सात महिने झाली. ती बोलली तुला तरिस, हा तुर्वेला म्हणली ती ती म्हणली तुझा तुझं म्हणजे जस अकाउंटिंगच आहे ना त्या फीलल्डमधे पण मी सरांना विचारून सांगेन तुला म्हणजे त्यांच्या येच. आर. शी बोलून वगैरे.
तू तू मला तुझा रिझ्यूम दे बर मी बघते, एक दोन तीन जण आहेत पुण्यात सॅप साठी विचारते मी त्यांना.
हम्म विचारा विचारा मग ते कसं वर्क फ्रॉम होम स्टार्टिंगला
नाहीच देत म्हटली ना मग
हम्म आणि म मग मग हेना काय कुठ भेटलं तर मग मला काय पुण्यात भेटेल कुठ कुठे पण पुण्यात म्हणजे असं, ओळखीचे तर सर पुण्यात भरपूर ओळखीचे मुंबईत आहे, म्हणजे आता ती एक मैत्रीण आणि अजून एक सर आहेत मुंबईत ओळखीची ते एक आहेत सर ते विजय सेल्सला वगरे तिथ जरी त्यांनी घेतलं तर च्या स्टोर मध्ये तरी चांगलं पेमेंट मिळत. इव्हन स्टाफ मधे जर घेत न तरी मला तीस एक हजार सॅलरी बसेल स्टाफ मध्येच.
तेच ना नाही नाही कर तू, बरोबर असं लगेच रिमोट पोझिशन नाही देते.
नाही देत ती सुद्धा मला तेच बोलली, आणि आता कस तेव्हा कसं कोरोना वगैरे होत त्यामुळे ते लगेच देत होत आता तस काय एढं हे हा सिचुएशन हो ती. आणि तेव्हापासूनच ते निघाले वर्क फ्रॉम होम वगैरे त्या जाग
हो नाहीतर आधी काहीच नव्हतं काहीच नव्हतं ऑफिसमधेच जायला लागायचं. कुठेही असलं तरी तेच ना,
पण काय नव्हतच तेव्हा ऑनलाईन कोणता क्लास नव्हता काही नव्हतं काही म्हणजे काहीच नव्हत म आता कोरोना मुळं निघालंय सगळं
तेच ना नाही नाही तू कर मी मला तू पाठवून देे तुझ रिझ्युम मी मग बघते एक दोन तीन जणांना देऊन
हम्म तेच ना तस पुण्यात भरपूर आहेत ते अजून एक नवीन स्टोर ओपन होतात पुण्यात सारखे ते मिस्टर डी आय वाय ते सुद्धा चांगले आहे माहित आहे तिथं पण पेमेंट वगैरे आहे चांगलं पण स्टाफवाल्यांना नाही पेमेंट चांगलं मॅनेजरवाल्यांना चांगलं
हा मग आता पण थोडे दिवस तुला करावं लागेल ना स्टाफ मध्ये मग पुढची पोस्ट भेटेल
आता इथ पण मी अ किती वर्ष दीड वर्ष केलं स्टाफ मध्ये
मग तेच ना अजून एक दोन वर्ष केलं ना मग तुला वरची पोस्ट भेटेल तीन वर्ष तर कंप्लीट झाले पाहिजे.. हम
घेतात आपलं एक्सपिरियन्स काम बघून वगैरे मग येत ना ते हम्म
बरोबर.. अगं हडपसरला पण भारी आहे खराडी साईड ला
हो मा मां आता कुठं तर आहे ना आमच्या इथली? आमच्या इथलीच एक खराडी खराडी का कुठं तर आहे ती ट्रान्सफर होऊन गेली मॅनेजर होऊनच गेली इथून.
हम्म.
हम्म चांगलंय तिला पण पॅकेज चांगलंय पण ती असं स्टाफ मधन गेलं ना मॅनेजर होऊन कि एवढं चांगलं नाही बसत पेमेंट डायरेक्टली आल ना मॅनेजर कि मग चांगलं बसत. पण म्हजे डायरेक्टली कसं वशीला वगैरे असेल तरच घेतात अस
बरोबर.. ये.. खराडीला मोठे आहे ते मॉल रिलायन्सच खूप मोठं आहे
हो पुण्यात भरपूर ठिकाणी आहेत पुण्यात भारी भारी आहेत रिलायन्सचे पुण्यात कोल्हापूरमधे परत इचलकरंजी करंजीला नाही एवढ पुण्यात मुंबईत भरपूर आहेत..
हो हो नाही मुंबई पुण्याला खूपच आहेत पुण्याला पण खूप झालेत आता तर
पुण्यात भरपूर आहेत हा पुण्यात तर तुम्हाला जवळ जवळ पंधरा वीस तरी भेटतील. कारण की आम्ही आता हे गेलेलो ना हो सिव्हिल वगैरे पण चांगला होता. माहित आहे का आता पुण्यात आहे ना माझी मैत्रीण माझ्या बरोबरच लग्न होऊन गेली ना ट्रांसफर होऊन ती कोथरूड मध्येच येतित. नाय कोथरूड मध्ये.
हा कोथरूड.
तिथंच कुठ तरी हा ते तर पुण्यातलं सगळ्यात मोठ स्टोर आहे जुन स्टोर आहे ती गेली तिथं.
हम हम..
हं.
बर.
चांगलंय पुन आमचं मॉलमधले हा आमच्या मॉलमधले सांगते काय, माझं जर लग्न झालं ना, खूप जण काम सोडून गेले आओ स्टाफ मधले. म्हणजे इथं साताऱ्यात पण एवढं काय सॅलरी वगैरे भेटत नाही आणि पोस्ट वगैरे वाढत नाही ना. मग बरच जाऊन गेले. काय काय जण गोवाला वगैरे गेले.
तिकडे पण जास्त पेमेंट असे
हो.
तेच ना. अजून चार मिनटं बाकीये. नाही होत मग. रोह्यात नाही ग काही. रोह्यात आता होईल ओपण. पण ते एवढं सॅलरी नाही भेटणार रोह्यात.
नाही आता आम्ही ते इथ ट्री मार्ट ओपन झाल. आम्ही बघून आलो. ाय
काहीच नाही आठ हजार बोला ना तो.
हो तुम्ही होताच ना तेव्हा. तेवढं एक्सपिरियन्स सांगून पण एखादा विचार केला असता. आपल्यासाठी काहीतरी होईल वगैरे. काही तो स्वतः थांबतो तिथं. बिल्डिंगला. मी आता किती वेळा जाऊन आलो ना. आई आणि मी. म तो स्वतः थांबतो तिथं बिलिंगला.
बरोबर.
हम्म मी असते त त्यांना सेलसाठी, मी असते ना मला चांगलं प पेमेंट किंवा दिला असतना. मी चांगलं प त्यांना सगळं सेल्स मधलं सांगितलं असतं. सेल कसं करायच. काय करायचं.
तेच ना. ते आता कसय. ते इथं अजून आता सुरुवाते ना. थोडस त्याच रुळूपर्यंत तो
ते आपल्याला आधी माहिती पाहिजे होत. त्याने स्टाफ भरायच्या आधी. स्टाफ भरायच्या आधी.
भरायच्या आधी तेच ना. नाही पण गर्दी खूप असते आओ तीथ. त्यांचं म्हणजे खूप हे होत अस. आम्ही गेलेलो ना त्या दिवशी खूप असं हे होतं.
त्या तर खूप चालेल बघ, सीझन मध्ये.
हो आणि वी रोह्यात म्हणजे अस, तेच एकमेव चांगलं असं, एकदम आस पॉश वगैरे. हा.
म्हणजे रिलायन्स सारखंच झालंय मॉल.
हो तसचे म्हणजे रिलाय डीमार्ट सारख. सगळ्या वस्तू वगैरे भेटतात. पण प्रत्येक वस्तू माग अ दहा रुपये कमी अस.
अ रेट आणि रेट कशेयेत?
आहेत तेच येत आपलेशीे पण एम आर पी माग नाही तसे महागच आहेत पण मग प्रत्येक वस्तू माग दहा रुपय कमी असं.
हा इकडं पण तसच आहे अग सिन्नरमध्ये एक झालं आपणा बाजार.
अ आपला बाजार माहित आहे ना? तिथे पण तसच आहे हा दहा रुपये असं कमी माहिती ते सातार मध्ये. पण आपला बाजार
हा आणि ते आपला बाजार आस ह ना डीमार्ट आहे डीमार्ट नाशिकला आहेत मोठे आहेत दोन- तीन आहेत.
हो काय. पण डीमार्टला एवढं म्हणजे असं आमच्या इथे तर आहे ना साताऱ्यात असं डीमार्ट एवढ असं जास्त पेमेंट नसत स्टाफला. स्टाफ ला नसत जास्त पेमेंट. असं. रिलायन्स कस माहितीय का स्टाफला पेमेंट चांगला आस त पण
बर.
हे नसत म्हणजे असं ऑफर्स वगैरे कधी तर असतात चांगल्या.
हा तू असं म्हटलं ते स सण वगैरे काय असलं तर.
हा मग चांगल्या असतात पण डीमार्टला कस रेगुलरली ऑफर हा डीमार्ट ला अस तर रेग्युलरली ऑफर चांगल्या असतात. रीलायन्स ला नसत ऑफर स्टाफला फक्त पेमेंट वगैरे असत. परत पेमेंट चांगलं मिळतं स्टाफला.
हम.
तसं डिमार्ट ला फिक्स असतं पेमेंट स्टाफला. पनवेल ला नाहीये रिलायन्स कुठं. तिकड आहेत दादर रिलायन्स नाही डीमार्ट ता आहे हा
हम्म.
हम्म.
पण मग तुला मग येऊन जाऊन करावं लागेल.
तर पहिल्यांदा केले त्या पिरियड मध्ये. परत नको करायला असं वेगळं काहीत बघावं मग त ते वेगळे छान छान येतात पण पण काय जाता येत नाही असं आहे.
बर बर चालेल. झालं बघ दहा मिनटं ठेवू?
हो.
आता परत करायचंय का?
आता तर म्हणलं मी चहा वगैरे देते पप्पा वगैरे मग फोन करते तुम्हाला.